हॅलो.
ताई.
हा ताई बोल, येतोय आवाज.
हॅलो येतोय ना, काय काय चाललं. तुमच, तुमचं काय चाललं.
काय नाही ताई, आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने घरीच होतो. तुम्हाला शुभेच्छा च्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या
हो, तुम्हाला पण बर का, तुम्हाला बी गुढीपाडव्या च्या हार्बिक हार्दिक शुभेच्छा.
हो हो, धन्यवाद.
धन्यवाद.
काय म्हणत काम वगैरे तुमचं?
काय नाही, आज गुढपाडव्याच्या पोळ्या वगैरे केल्या.
हम्म हम्म.
आतापर्यंत जेवण वगैरे केलं, म्हंटलं आता लावून देऊ तुम्हाला फोन, विचारू ताईंना काय चाल काय नाही, गुढीपाडवाच्या शुभेच्छा देऊन देऊ म्हटलं.
हम्म, हम्म, काय म्हणतं काम बिम तुमचं?
काम व्यवस्थित चालू आहे बर का.
हो का?
हो, तुमचं काय चाललं?
काम करताना उमेद अभियानाच?
हो, उमेद अभियानाचच काम करते ना, हो, आता आमचं ऑडिट आलं होतं. काल परवा. ऑडिट झालं, हो.
ऑडिट म्हणजे? काय असं डेली येत राहतं का, सहा महिन्यातून वर्षातून येतं मग?
उम्म, नाही व सहा महिन्यात बी येतं, काही टायमाला वर्षातून पण येतं.
हम्म, हम्म, हम्म.
उद्या अजून मिटिंग आहे, मिटिंगांना जायचं आहे.
हो का?
मग.
उ मीटिंग. पाणी पाऊस, आता पावसाचे दिवस नाही, पण चालू आहे त्याचं.
बघता तुमच्याकडे झाला का? आमच्याकडे वातावरण होतं काल खूपच आता अंधार धरून आलं होतं, अहा, पोहच ना. माझ्याने तर नागली टाकून दिलेली आहे, मी पापडांची. तर इतका जीव घाबरत होता ना, मी म्हटलं बाई कसं काय होईल? काय करायचं आणि काय नाही. नाही ओ, पाण्यात टाकले तरी जीव माझा खालवर करत आहे. वातावरण असं आहे तर. आता रात्री उपसून ठेवले, आता पसरवते.
हम्म, हम्म, मग उद्या होऊन जातील ना.
मी उद्या दळून गाळून ठेइल, परवाच्या दिवशी करेल. काही मुलगी, काही नंदा, वगैरे येणार आहेत, त्यांच्या बरोबर सगळे करून देणार आहेत.
हम्म, मग काही नाही होऊन जातील, किती नागली घेतली होती?
घमणी माझी आहे, काही मुलींची आहे. गंज सहा पायल्या टाकलेली आहे, सहा चंपा. सहा चंपा टाकलेले. मग काय करायचं आता, तीन जणांचे आहे ते, सगळे येणार आहेत. करू लागायला, म्हटलं, येऊन लागा, करून टाकू आपण.
हो हो. बरं होऊन जाईल मग मदतीला,, ते पण येतील त्यांचे पण होऊन जातील.
हो मग काय करायचं बाई, ऐकल्यानी होत नाही ना मग.
मग, एकट्याने नाही केलं जात एवढं.
केलं हो हो.
हम्म ते मग आमचं पण काही नाही, कांदे काढलेले होते पावसाचे, लाल कांदे होते ना, मग पावसाचं वातावरण बघून आम्ही
हा.
काढून घेतलेले.
मग ते कराव जा मा मागाच मागा मुलचा माल आहे तो,, तो कसं व्हाया जाऊ देत. तयांना.
हम्म.
हम्म, बरोबर आहे ना शेतकऱ्याच त्याच्यावरच आहे.
हा.
मग काय करायचं आता, त्याला आता काही टाईम नाही टेबल नाही, केव्हा बी येतो न केव्हा बी जातो, परेशान करतो शेतकऱ्यांना तो.
हो ना.
काय म्हणता आधी आणायचं काम बिम,, पीजी विजी बनवले का तुम्ही गावात?
हा टाकलेलं आहे पिजीचं
हं हं
फिजी पण अयला लाऊन राहिले ना
हम्म.
फिजिच खातं फिजिच खातं टाकलेलं हो ओपन करायला.. आता उद्या अँ.. एच डी एफ सी या बँक ऑफ द इंडिया मध्ये
बँक ऑफ इंडिया मध्ये
हा हो.. त्याच्यातच टाकलेलं आहे.. म काय हा त्या दिवशी खूपच लागत होती, आता कागत पत्र मागून राहिले ग्रामसंघाच.. गण आहे ते. त्याच्यामुळे
सीआय एफ आला का नवीन तुमच्या ग्रामसंंघाला?
नाही ना आजू
नाई का. नवीन आमच्याकडे पण नाही आला अजून.. दिया दिया.. मागणी केलेलीय आम्हीपण.. ऐ दिया हम्म.
आमच्यात पण मागणी कराव लागणार आता आम्हाला बी
हम्म.
रेकॉर्ड लिवायचे खूप पैसे मागत होतेव बाई.. हो का. रेकॉर्ड मा.. हा रेकॉर्डचे खूप पैसे मागत होते.
आपणच शिकून घ्यायचो ओ
अहो.. ते तर शिकलेले नाहीत त्याच्यामुळे कॉल कोणाचा येत आहे काय माहिती आता
तेच ना ते,, नका घेऊन कोणा तो कट करून घ्या
कट करून देऊ
हा दोन आण पहिले हो आर फ वगैरे येऊन गेला तुमच्या गावात सगळ्या गटांना
हो आलेला आहे बर का दोन आता नवीन जे गट आहेत का त्याचं राहिलाय आहे बाकी अजुन त्यां च झालं का त्यांना म्हणजे आता टाकलेलंच आहे बुवा त्यांच पण आणि लोकसं ऑनलाईन करायचं बाकी आहे ना चार गट ओपन झाले केले ना त्यान ते करायचे बाकी आहेत.
ह ह मला पण माझे पण राहिलेले आहे दोन गट्ट तु इकडं ये मला पण दोन गट करावे लागतील
हा.. तुम्ही झोपले आहेत असं आहे तसं आहे गण बोलत होती बाई मॅडम
हो का
वेळेवेर सांगून काम करत नाही अमुक नाही म्हटलं तई काम करतो ना आम्ही करत नाही असं थोडं आहे म्हटलं. करून राहीलो जे येत ते कर करतो म्हंटला आम्ही
हो हो
जे करत नाही त्यांचं काही नाही म्हटलं पण जे करता ते का त्याच्यावरच जास्त असं चालत म्हटल तुमच
हा हा हा. तेच मग चालू द्यायच कस का होईना चालू द्यायचं कस का होय हा जस चालतय तस
हा म
अच्छा बाकी काय शेती रे काम न असतील तुमचं?
आम्हाला शेतीच नाही बाई आम्हाला शेती नाही आहे आम्ही फक्त शिवणकाम करतो ते आमचं दुकान चालत
हो का. कशाचं दुकान आहे तुमचं?
सलून दुकान आहे ना आमचं सलून दुकान.
सलून दु.
सलूनच मुलगा अस का नाही हा हो.
हम्म हम्म हम्म हम्म.
मुलगा बाहेर गावी जातो.
हो हो.
आणि आता मग. तो बाहेर गावीन एक गावात करता मग काय करायचं दोघींकडे करा शेती नाही अॅप. आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही ना मग.
हो मग काय चांगलं आहे ना. पण चांगलं चालत असेल ना?
हो भरपूर बर का तुमच्या पायान पायाच्या कण्या भरपूर चालतात काही. पहिले होती बा परिस्थिती पण आता थोडी मुलामुळे बरी आहे.
हम्म बरं झालं नाही ते राहत मुलं थोडे लहान राहिले का.
हा हा.
तो आणि एकदा कळते झाले का मग फरक होतो ना.
हा बाई. मुलगा मोठा राहिला ना ताई पहिला आता चांगला असतं. मुलीच सगळ्या मोठ्या होत्या माझ्या.
हा हा.
त्यामुळे त्यांनचल मला तीन मुली. एक मुलगा.
तिघांची लग्न झाले.
हा मुलींचं झालं. मुलगाचं नाही झालं. मुलगा आता झाला वीस वर्षाचा. मुलींच काय लहान लहान होते. तेव्हा त्यांचे वडिलांचे खूप तब्येत खराब होती. तेव्हा ते मुलींच लगेलग लग्न करून टाकले.
म्हणजे कमी वयातच लग्न झाले त्यांचे.
कमी वयातच लग्न झाले मुलींचे.
हा हा.
त्याच्यामुळ.
चांगलंय मुलींच सर्वाच.
हो. सगळं चांगलं आहे बाई. आपल्याकडनं काहीच आशा नाही त्यांना.
नाही ना. बरं आहे मग काय तेच पाहिजे.
त्यांना आशा नाही. त्याच्यामुळे काही नाही वाटत.
तुम्ही काय पशुसकीचं काम करताना?
हो. पशुसखीचं काम करते ना मी.
हम्म हम्म. गावात मग किती जण काम करता तुम्ही?
आम्ही दोन जण काम करतो.
हम्म हम्म. हो हो. सी आर पि ताईचं पण काम चांगलं असेल ना?
हो. दोघं एकच वेळ काम करतो ना मग. दोघ दोघी एकच टाईमला.
हो का. सोब चांगलं राहतं सोबत मिळून केलं का मग बरं राहतं.
हा सोबतीनेच करतो आम्ही.
हो हो. आमचं पण तसच आहे. आमच्या गावात पण आम्ही तसच कर तो मिळूनच काम करतो. जरा व्यवस्थित जरा सोई सोयीनं सांग ना र. हा एकटं केल्यापेक्षा एकत्र मिळून जे होत ना ते एकटं होत नाही.
होत नाही. एकीचं बळ वेगळं असत.
हम्म.
सगळ्यांचं एक एकामुळे ते काही होत नाही. पण द सगळ्यांनी मिळून केलं तर सगळं हे होतं ना मग.
हो हो.
मग. आज दळायला पाहिजे होती. नागली की नाही. पण आता का वाळत घालत आहे मी इथ नागली. हो आज वळ वाळत आ ता घालून राहिली म्हटलं, आज दळली गेली पाहिजे होती.
हम्म हम्म. जाऊ. जाऊ द्या आता सकाळीच. दळा मग काय आता रात्रभर पसरवून द्या.
हा हा.
सकाळी दळून घ्या.
तेच करावं लागेल. उद्या आता आज मीटिंग काय आहे ना बाई. आले नाहीता अमुक धमकी नाही अमुक नाही हे करत आहे. तिथं बी जावं लागल उद्या आता
नाही नाही मग तुम्ही काय करायचं सकाळी लवकर दळून वगैरे घ्यायची.
हा
आणि मग मिटिंगला यायचं मिटिंग पण उद्या साडे अकरा पर्यंतच बोलवलेलं आहे ना?
हा तेच ना मग
हम्म
मीटिंगसाठी
हो
बघू आता कस कस का होत ते सांगायला जर गेलं तर मग सोडून द्या असेच सांगतील मला
हा हा हा
तुमच प्रॉब्लेम आहे ना सोडून द्या काम
हा हा नाही नाही चालू द्यायचं चांगलंय आपल्याला हातभार लागतो तेवढा
बरोबर आहे कोणी काही म्हणू बोल आपल्या आपलं चालू द्यायचं
चालू द्यायचं हा आपण करताना काम करत राहायचं. हम्म. असच मग पुरणपोळ्या काय खथापराच्या बनवताना?
हो खापराच्याच बनवतो बाई काही टाइम आला तव्याच्या आमच्या घरात जास्त तव्याच्या आवडता पण मी म्हटलं आज आहे ना मी तावावर खापरच्या पोळ्या करते म्हटलं जाऊ द्या त्या तव्याच्या खाऊन खाऊन कंटाळा आला म्हटलं आता पा याला बी होळीला बी तेच केलं होत. तव्याच्याच म्हटलं आज खापरच्याच बनवते मी गाडी घेतली मुलाने आज असं का. हो मुलाने गाडी घेतली ती मग त्यांना टाईम निघून गेला यायला
हो हो आज चांगलं झालं ना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर.
हो त्याला रोज पाट्यावर सोडायला तिथं मग तो जायचा आणि रोज त्याची हे होऊन जायचं टाइमपास होऊन जायचं त्याला म्हटलं घे काढून जाऊ दे. खूपचं हाल होत हो ते त्यांचे पप्पा गाडी देत नव्हते त्याला कारण त्याला दिली तर इथं आमच्या गावात गाड्यानी नाहीत. आम्हाला कुठं गेलं म्हणजे गाडी लागते असं असतं ना
हो हो बर चालेल चला ताई मग
चालेल हो चालेल चालेल
ये?